हे हॅलो हा बोला
हा ताई माझा आवाज येत आहे का तुम्हाला
हो हो हो हो येत आहे बोला ना काय करता हो हो हो बोला ना काय
ह मी तुमचा नंबर इथून घेतलाय कार्या ॲपमधून
अच्छा
फोन फ्रेंड नाही क?
हा कार्या अँप बरोबर बरोबर. आवाज ब्रेक येत आहे का?
हा
आम्ही इथं सोलापूरला राहतोय सोलापूरला राहतोय तुम्ही कुठे राहता?
आम्ही वर्धेला मी वर्धा ऐकलं असेल ना नागपूर जवळ वर्धा जिल्हा सध्या उष्णता खूप प्रमाणात वाढली आहे.
अरे बापरे! हा-हां, वर्धा ऐकलेला आहे, हा-हा-हा! अजून पण गरमीच आहे ना?
नाही, आता सोमवारपासून आहे थोडं वातावरण थंड. भरपूर प्रमाणात थंड झालं वातावरण आता.
हूं-हूं हूं-हूं हूं.
सध्या... हिट लिस्ट होता आमचा वर्धा.
हम्मम्मम्मम्.
बाकी काय म्हणताय ताई? तुम्ही सोलापूरला राहता.
हो, सोलापुरला. इथं पण काय नाही, आत्ताच थोडफार पाऊस पडला. आता... मी ना, आता रिसेंटच ह्याच्यामध्ये ऍड झालेय मी. काही जास्त... हा, तुम्ही कधीपासून आहे?
तस तर मी ऍपमध्ये, म्हणजे, हे फोन-अ-फ्रेंड मध्ये तर दोन दिवस झाले, मी ऍड झालीय दोन-तीन दिवस, पण जे अगोदरच जे होतं, त्यामध्ये मला कमीत कमी आता एखादं वर्ष होत आहे.
एक वर्ष होतंय? अरे वा, अरे वा! हा हा, हा हा! ह ह हा, हा, बर-बर अ-हा. हा, कसं आहे मग, तुम्हाला ते, कार्या ऍप मध्ये मग तुमचा अनुभव?
माझा अनुभव खूप छान राहिला. ता अनुभव चांगला असल्यामुळेच तर मी कंटिन्यू ठेवलं, ताई, हे! कारण की, घ-घर बसल्या आपल्याला चांगलं इनकम पण होत आहे आणि भरपूर गोष्टीची आपल्याला माहिती मिळत आहे.
बरोबर ना. काहीतरी माहिती पण मिळते. हो, हो! हो, बरोबर ना. हा-हा, बाहेर तरी जाणं पण होत नाही ना?
नाही, मुलांचं राहते ना?
हो ना.
सोलापूरला काय ताई प्रसिद्ध आहे?
ह ह, म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीत विचारताय हे बघायचं का? किंवा, बघायचं. हा, ते सध्या तरी कसं आहे, सोलापूरमध्ये आपल्या सिध्देश्वर मंदिर तुम्ही ऐकलत का? नाही, आ-हा!
बद्दल
अं, आले का तुम्ही कधी सोलापूरला? हा
गणपतीचे मंदिर आहे ते?
अं, इथं कस ते, अं, सोलापूरला सिद्धेश्वर मंदिर आहे.
हा-हा.
तो एक मंदिर असं फेमस आहे म्हणा, आणि बाकी तर असं कु-कुठं... म्हणजे डोंगर वगैरे म्हणा, हे, ते ते काही नाहीये पण इथं आता... आणि, इथं कसं कडक भाकरी, शेंगाची चटणी ह्या गोष्टी पण सोलापूरमध्ये खूप फेमस आहेत.
हो, का?
हा, इथे शेंगाची चटणी लय फेमस आहे सोलापूरला.
शेंगाची?
हा, हा, शेंगाची चटणी, म्हणजे बरंच लोक इथून घेऊन जातात ते.
हा, का?
हो-हो, हो.
तुम्हाला येते का हो ताई ती बनवता?
आ बण तण जगा संसारला जो प्रॉपर ते भेटतो ना तस आपल्याला नायका काय म्हणतात ते खलबत्यात वाटल्या ना होईल. तसच कायन इथ शेंगच वेगळ्या प्रकारचे भटत ना ते
अच्छा ते वेगळ्या प्रकारच्या राहतात.
हो हो.
का आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर सारा लसूण चटणी मीठ एवढंच टाकून त्या लोकांनी केलेलं असत त. पण ते चटणी ना खूप फेमस आहे इकडे खडक भाकरी पीठल आणि शेंगाची चटणी, इकडे कोणी आले ना लोक शेंगाची चटणी खूप आवडीने घेऊन जातात.
काय का?
हो तुम्ही नॉर्मली कस बनवता शेंगाचं चटणी
मी शेंगदाण्याची चटणी म्हणताय ताई तुम्ही?
हा हा.
शेंगदाणीची चटणी मी त्याला छान भाजून घेते
हा हा.
तेच हिरवी किंवा लाल मिरची लसण जिरा वगैरे टाकून त्याला छान बारीक करते आणि ताव्यावर टाकत थोडं हलकं तेल टाकून त्याला भाजून घेते.
हा हा हा तो पण मस्त होत तो असं एकदम कुरकुरीत होईल
कुरकुरीतं हा पोळीला कसं आहे मुलांच्या टिफिनवर वगैरे द्यायला
अ हम् हम् हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म. बरोबर ते पण हो हो हो या नक्की नक्की तुम्ही पण या आमच्या सोलापूरला. भेटू मग आपण या निमित्ताने
या निमीत्ताने ताई ह्याच्यानुसार आपलं म्हणजे बघा आता कधीच तरी आपली भेट होईल नाही होईल तर माहिती नाही पण निदान आपलं तुम्ही सोलापूर पूरला मी वर्धेला आपलं फोनवर तो बोलणं झालं ना
हो ना आणि कोण माहित नाही पण काही रिलेशन होतं किंवा काही हित संबंध किंवा काही विषयांच माहिती हा
तर निदान आपला एक संपर्क तर झाला यानुसार या ऍप नुसार आपल्याशी बोलण झालं माहिती झाली हे कुठे काय आहे कसं आहे
हो हो हो हो मग आता सुट्या मध्ये मध्ये कुठं फिरून वगैरे आला एप्रिल मे
काय ताई?
एप्रिल एप्रिल मे महिन्यात कुठे सुट्टीने वगैरे फिरून आले असेल ना?
होत आहे ह्या वेळेस आलो आम्ही थोडं फिरून खूप लांब
हा हा हा हा हा.
उज्जैन खंडव्याला वगैरे जाऊन आलो. उज्जैन खंडवा ऐकलं असेल ना तुम्ही याच्याबद्दल कालभैरव मंदिर वगैरे?
हा मंदिर पण ऐकलोय, पण कधी आम्ही तर ते बघितलेलं नाहीय उज्जैनी ते नाव वगैरे ऐकलेलं आहे पण
नाही खूप छान आहे.
हा ना.
हा आमच्या वर्धेला सगळ्यात जास्त जर फेमस असेल तर बापू कुट महात्मा गांधीजीचा आहे महात्मा गांधीजी इथे होते. आणि त्याच्यानंतर पवनार
अ हो हो हो बापूजींचा ते त्याच आहे का ते बापू कोटी म्हणून? फेमस आहे.
हा हा हा हा हा बापू कोठे कधी तरी ऐकले असेल कधी किंवा तुम्ही युट्यूब वर वगैरे सर्च करा तुम्हाला दिसूनच येईल
हा हा हा हा
खूप छान आहे आणि मुलांनाही दाखवण्यालायक आहे
बरोबर एकदम याच्यामध्ये सर्च करते आता तुमच्याशी बोलल्या नाही ते खायला की वर्दी म्हणून गाव तो गावात फेमस पण नक्की
ह तुम्हाला काय येत आहे मुलंबुली वगैरे
अ दोन्ही मुलंच आह मला
मुलच आहे कोणत्या क्लास
हो अ एकट मुलगा नर्सरीला आहे आणि बाळाजण लहान आहे आठ महिन्याच अ हा हो खूप छोटा आहे तो झोपला आहे आता अजून
ह
हं
मुलं झोपून झोपल्यावरच तर आपल्याला काम भेटते थोडंफार करायला तरी
हो ना तुमचं मुलं स्कूल ला वगैरे जात असेल ना
हो माझा एक मुलगा सावीला आहे आणि मुलगी तिसरी ला आहे
अरे वा ना हे अजून लच लहान आहे
हो मो खूपच लहान आहे ना म आता असं वाटतात क ते लहानच बरे राहतात ता ते
हो ना आणि ते आता तो जातो एक नर्सरीला जातो आणि काय हम् आठ महिन्याच आहे तो
ह ना
बाहेर जेऊन ते काही करता येत नाही ना आमग नाही होत ना घरी बसूनच आपल्यालावन द्यायच
जाऊन काहीच करता येत नाही
हम्म तुम्ही मला काही लक्ष्ण बोललं तरी चालेल काही नकल मी तुमच्यापेक्षा लहानच आहे
चालते चालते ताई काय आणि नाव घेतलं काय काही परत नाही ग ताई म्हटलं की रिस्पेक्ट राहते माहितीये का
ह बरोबर मग आणि आता पोर आले का नाही आल्या
अस हो माझी मुलं ताई यांची स्कूल तीस तारखेला इकडेष् उष्णतेची लाट असल्यामुळे तीस तारखेपासून शाळा चालू होणार आहे यांची
अच्छा हम्म हम्म हम्म हम्म्म हम्म हम्म हम्म
त्याच्यामुळे तीस तारखेपासून आता त्याला क्रिकेटला नेऊन सोडावं लागते मला
अ
त्याच क्रिकेट अकॅडमी राहते हा क्रिकेट राहते त्याचच त्याला तिथे नेऊन सोडावं लागते
हा हा तुम्ही सोडता का तुम्ही सोडता
होतई माझ्याच मागे आहे आपली एक ड्युटीच नाही का ते म्हणतात ना फुल पगारी नाही फुल अधिकारी बिन पघारी
तस आहे आपण बरोबर आहे
हो ना
हो मीन पघारचं आहे पण ते काम दिसून येत नाही ना पण काय करता
नाही ना ते काम दिसून येत नाही तरी एक वाक्य राहतच ना तुम्ही घरी बसून करता काय
काय करता ह तेच ना तिसरं वाईट वाटत नको
ुम्ही करता काय च आहे ना म सकार पाल संध्याकाळपर्यंत आपण काय करतो हे दिसतच नाही
दिसत नाही बरोबर ना तो त्याच महत्त्व ते नसल्यावरच कळेल पण
ते तर आहेच म्हणा
हो हो
त्याचं महत्त्व तेव्हाच कळते पण मुलांचं नुकसान होतय ना मग
बरोबर ह
घन म्हणून हे आपलं हे खूप चांगलं आहे या ह्या ऍप नुसार आपली कमाई पण होते
तुम्ही ऑलरेडी एक वर्ष झाले ना याच्यामध्ये जॉईन होन हो हो हो ना तुम्ही एक वर्ष झाले का मग ह्याच्यामध्ये जॉईन होन
हा मला एक वर्ष झालंयता
हा ना
याच्यामध्ये आहे मी हो
हम हम
तेच ना याच्यानुसार कसं आहे तई अ चार चौघांसोबत आपल्याला बोलायला पण मिळत आहे आणि वेगवेगळ्या गावची माहिती पण मिळत आ हे आता मला पुण्यावरून काल फोन आला होता तई पुण्याची माहिती मिळाली छान त्याच्यानंतर मला पंढरपूरचाही फोन आला पंढरपूरची पण माहिती आता सोलापूरची सोलापूरची चादर फेमस आहे ह
साधर ते तर आहे मला माहितीच ना तुमला माहित आहे माझा हम् नाही आ तरच आपल्या सोलापूरला चादर फेमस आहे
हा लहान असताना आम्ही खूप फिरायचो ना सोलापूर कोल्हापूर तुळजापूर त्याच्यामुळे ते आणि शिवाजी महाराजांचे पूर्णे गड किले सगळं सगळं माहिती आहे मला
हम्म हम्म हम्म हम्म
त्याच्यामुळेग ते लहानपणापासून कशी ती आवड आहे मला फिरण्याची
हम् हम् हम् हम् आधीपासून ना आता नाही ना आता आता वेळ नाही भेटतच पर
आता पण वेळ वेळ काढून आम्ही जातोत थोडंफार कुठे ना असो जसं वॉटर पार्क असो किंवा एखाद छोटस मंदिर अशा प्रकारे आम्ही काही एकाच दिवसासाठी काण असोतही पण आम्ही थोडं येत फिरून चेंज होऊन येत
बरोबर बर
तसे तर तुमची मुलं लहान आहेत त्याच्यामुळे तुमच काही होत नाही माझेही मुलं लहान त्यांना मी पण कुठेच नव्हती जात
हा ना तई आता कस मी आता घरातच आहे बघा...
माहेरी- सासरी...
हा.... बरोबर -बरोबर आता सध्या माझं तेच आहे आता सध्या...
म दोनच ठिकाण असते दोनच आपलं तेच आहे माहेर- सासर अस... माझ्या सासर कडचे मुलं मोठे होईपर्यंत थोडे.... तुमची जॉईंट फॅमिली आहे कि सिंगल आहे? हॅलो....
हा ना..... मी कसं माहित आहे का त्या आउटसाइड, बोलाच आहे ना?